हॅलो! आवाज येतोय हो येतोय? मला येतोय चालेल चला चला! काय म्हणताय बाकी कसे आहे?
मी मस्त हो हो झालं स्वयंपाक वगैरे झाला सगळ, तुमचा?
हो झाला आमच आता काय होतं दोघच म्हंटल्यावर सकाळी केलेला असतोच ना तेवढं काय संपत नाही ना. मग रात्री मुद्दामून काही नाही अगदीच हे असेल तर कोशिंबीर वगैरे करायची. असं करतो कारण मग जेवण मग ते उरलं तरी पंचायत ना हो. नाही ना हल्ली उन्हाळ्यात तर अजिबात च नाही खाल्लं जातय असं नको वाटत.
नकोच वाटय संध्याळी खायला, अस काहीतरी लाईटली थोडस असं खिचडी भात वगैरे किंवा एखाद अस दहीभात किंवा दूध तूप अ भात असच खाऊशी वाटते.
खरंय खरंय अजिबात जेवणच नको वाटत असं म्हणजे हे खाण्यासाठी वगैरे अस असं नाहीत लिक्विड काहीतरी थंडगार घेतलं की जरा बरं वाटत असं.
आणि ह्या वर्षी इतका उन्हाळा आहे त्यामु जेवणावर खूप परिणाम झालाय त्याचा, उन्हाळ्या मुळ पाणी पिऊनच पोट भरतोय खूप.
खरंच येते पाणी पिऊनच पोट भरतं. तहान म्हणजे आता एवढं ग्लासभर पाणी प्यायलं ना तरी असं वाटतं घसा थोड्या व्याने कोरडा पडलाय म्हणून. असं सारखं तहान तहान तहान होतय.
हो आणि फ्रीज मधलं पाणी आपिला कार अजून कि आ तहान भागतच नाही, अजून पाणी पिऊशी वाटत.
हो हो मी तर टाळते बाबा हल्ली फ्रीजचं पाणी मी पितच नाही. शक्यतो जेवढं होता येईल तेवढं टाळते हे करून म्हणजे माठात ल एक वेळ बर गार पाणी जरा पण तेवढं हली माठात पण गार होत नाही हो. पूर्वीसारखं पहिले कसं छान गार व्हायचं माठातलं पाणी हली बाहेरच एवढा उन्हाळा आहे तर ठातलं पाणी काय गार होणार ते!
माठात. काळा माठ घ्यायचा. काळ्या माठातलं पाणी आहे ना गार होतय मग.
काळाच माठ आहे आमचा इथे. काळाच आहे पण ते हो. हो. तर जास्त गारच होत नाही त्याच्यात. म्हणजे असं नॉर्मलपेक्षा गार होत पण अस. छान पूर्वी कसं एकदम मस्त गार व्हायचं. तसं नाही होत. काय करावं त्याला कळत नाही. का जुना झालाय म्हणून असं होतं.
बहुतेक त्यामुळेच होत असेल मठ जुना जरी झाला ना. तरी पाणी थंड होत नाही त्याच्यामध्ये.
हो का अच्छा-अच्छा मग आता नवीनच घ्यावा लागेल. लागेल म्हणजे हे करायचं तर.
पण आता नवीन घ्यायची गरज नाही, आता पाऊस चालू होईल ना आता, मग आता पाऊस माटातलं.
तेच तर होतं ना आता.
हम्म तुम्ही ब पाऊस चालू झाला तरी पाणी पितं का माठातलं. म्हणजे असं थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये.
नाही थंडीमध्ये वै वैरेवढ नाही. कारण ते आणखीनच गार होत ना मग. तेवढं आपल्याला थंडीमध्ये गार पाणी लागत नाही ना. म्हणजे असं. त्याच्यामुळे थंडीत नाही म्हणजे उन्हाळ्यात मी ठेवते किंवा ऑक्टोबर महिन्यात कस उन्हा जरा गरम असतं ना तेव्हा एकदा जरा दोन महिने ठेवायचं.
हा हा मग आता माठ नंतरच घ्या आता पुढच्या वर्षी. घ्या मार्च मध्ये वगैरे किंवा ऑक्टोंबर आत्ता नको घेऊ.
हो ना खरं आहे ते घेऊन तो परत जा ते करून ठेवायला लागणार सांभाळत बसायला लागणार त्याला माठाच म्हणजे मातीच असल्यामुळे जरासं हा
मातीचा असल्यामुळे जास्त सांभाळावा लागतो तो आणि नीट ठेवायला लागतो. तो नाही तर फुटला की परत नवीन
हो ना तेच होत त्याच्यामुळे आता नाहीच घेणार ते आहेत. चालवायचं.
माठ आधी वीस रुपये तीस रुपयाला मिळायच पन्नास रुपये वगैरे साठ रुपयापर्यंत माठ मिळायचे.
या वर्षी आमच्या इथं आम्ही म्हणजे असे बसले होते ना माठ घेऊन लोक तर साधा माठ होता ना तो चारशे रुपये आणि जो नळ हो आणि नळ लावलेला माठ ना साडे पाचशे रुपये
अरे बाप रे एवढं बाप रे काहीच्या काहीच किमती झाल्या म्हणजे
हो म्हणजे एक एक माठ घ्यायला पाचशे रुपये साडेपाचशे रुपये लागतात. नळाचा घ्यायचा असेल तर आणि नळ नळाच नसेल तर तीनशे साडेतीनशे पर्यंत जातात.
हो हो हो हो बापरे खूपच झाले ना किमती. म्हणजे काहीच्या-काहीच किमती झाल्यात. ते करून पण या दिवसात माठ हा लागतोच लागतो. मला तर बाबा ते फ्रीजच पाणी सहनच होत नाही, म्हणजे असं मी नाही पीत एवढं हे. हा.
अ ते माठातली ना ती मा ती वगैरे नीट व्यवस्थित भाजत नसतील. म्हणून ते माठातलं पाणी आहे ना. थंड होत नसेल. किंवा माती कुठली पण वापरत असतील. आधी कसं प्रॉपर माठाला जी माती लागती, ती माती व्यवस्थित भाजून माठ बनवत होते. होते ना, आता काय एवढं माठ. कोण घेत नाही, त्यामुळे ते जास्त भाजत पण नसतील ती माती, माठ पण कसे बनवायचे. म्हणून बनवत असतील. आता मला अस वाटतं य माती पण कुठली वापरतात काय माहिती.
खरंय खरंय काय माहिती आता ते सांगता येत नाही ना. हे करून आणि मला काही त्यातलं घ्यायच कळत नाही बाबा खरं सांगायचं तर. म्हणजे.
नाही त्या लोकांना हा मग ते लोकांना सांगितलं ना ते बघून देत बरोबर माठ
अच्छा ते बनवणारे ज्यांच्याकडे विकायला असतात ते ना,
हो हो ते देतात काळा आणि लालमातीचं माठ असं दोन प्रकारचे त्यातला आपल्याला कुठला आवडल तो घ्यायचा.
हो प ते तरी का कळायला पाहिजे ना म्हणजे ह्या मातीचा चांगला त्या मातीचा हे नाही वगैरे असं पण ते मला काही कळत नाही कधी आणायचं मी आपली कोणाला तरी सांगते मला जरा बघून द्या आणून द्या ना ह असं करते कळत नाही ना आपल्याला उगी ज्याच्यात कळत नाही त्याच्यात काय आपण हे करणार असं
हो ते पण बरोबर आहे ते पण ते देतात ते आणि जर त्यांना सांगून घ्यायचं म्हणजे जर गळायला वगैरे लागला किंवा काय काय माट गळतात ना म्हणजे असं थोडस थेंब थेम थेब थेम असं खूपच गळतात मग ते पाणी मग ते त्यांना सांगून घ्यायचं कि जर ग गळला वगैरे तर आम्ही परत आणून देऊ मग ते देतात तसं काय काय चांगले असतात देतात बदलून माठ
हा अच्छा अच्छा ओके आता पुढच्या वेळेला ल लक्षात ठेवेन घेताना कि बाबा त्यांनाच सांगायच बघून द्या आणि काय झालं गळलं तर तुम्हाला परत आणून देणार म्हणून त्याच्यासाठी जवळचच कोणतरी बघायला पाहिजे ते माठवाला म्हणजे तर आपल्याला उचलून घेऊन जात येईल ना एकदा आपण घेतले आमच्या इथे म्हणजे जवळ नाहीय जरा पुढे जायला लागतं ते असं झाड विकणारे वगैरे ते असतात ना हे लावलेले त्यांच्याकडे ठेवलेले असतात माठ बघितले मी म्हणजे विकायला हे झाडं विकतात ना ती माती बिती झाडं खत वगैरे असं विकणारे त्यांच्याकडे
हा नर्सरीमध्ये का.
हो नर्सरीमध्ये पण ह्यांची कशी प्रॉपर नर्सरी अशी नाही आहे असे ते ला लावतात ना स्टॉल रस्त्याच्या तिथेच कडेनी वगैरे असे तसं च्याकडे तिकडे आहे तर त्यांच्याकडे मी माठ बघितलेत बऱ्याचदा पण हा होता म्हणून मी काय एवढं ल कधी बघ केलं नाही पण आता एवढं थंड नाही होत तर पुढच्या वेळेला बघायला लागेल. नवीन माठ.
आता हो फ्रीज आलेत ना फ्रीज मुळे आता माठ कोणी जास्त वापरत नाही आता सगळे फ्रीजमधलंच पाणी पितात त्यामुळे आता माटवाले पण जरा तर रस्त्यावर कमी दिसतात बसलेले अस थोडसं असं दोन तीन किलो चार पाच किलोमीटर असं फिरायला लागतं ते शोधायला. तेव्हा ते माठ मिळतात किंवा असं मंडई मध्ये वैगरे वरे किंवा कुठल्या असं नाही काही अ आपलं बाजार वगैरे असतात ना तिथेच मिळतात नाहीतर
हो खरंय ते खरंय पण आमच्या इथे पण अगदी जवळ नाहीये जरा लांब तिथे चालत जायला ला ते त्यांच्याकडे मी बघितलेत म्हणजे नर्सरी वाले नर्सरी म्हणजे हे झाड विकणारे असे स्टॉल लावून बसलेले असतात त्यांच्याकडे माठ ठेवलेले होते म्हणजे पण मी आप आपल्याकडे आहे कशाला असंल पण आता एवढं थंड होत नाही ना पाणी त्यामुळे मग म्हटलं आता पुढच्या वेळेला तुम्ही म्हणाला तसं पुढच्या वेळेला नवीनच माठ घेऊन टाकेन. हे करून
हो पाचशे रुपये साईडलाच ठेवा म्हणजे माठा तुमच्या इथं किंमत कमी असेल पण माठ्यांची कारण आमच्या इथं जरा जास्तच आहे किंमत
अ इथे पण तशीच असणार ते काय थोडीच स्वस्त देणार आणि सीझनला पण घ की ते महागच सांगतात म्हणजे त्यांना माहितीय लोकांना पाहिजेच माठ उन्हाळ्यात वगैरे म्हंटलं की म्हणजे अस हो उन्हाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात वगैरे तेव्हा कदाचित कमी असेल असं वाटतं मला माहित नाही पण म्हणजे तस सीझनला म्हणजे कस त्या लोकांना कल्पना असते ते पण हुशार असतात हे लोक माठ घ्यायला आता उन्हाळ्यात आलेत म्हणजे ह ना घेणारच हा नाही तो दुसरा घेणार असं करून त्यामुळे मग सगळ्यांचेच भाव वाढलेले असतात ना
नाही आणि त्यांचं पण बरोबर आहे ना ते असं एवढं विकतात उनचंर वगैरे म्हणजे त्यांना पण काहीतरी मिळायला पाहिजे त्यातन त्यांचं पण काही चुकत नाही म्हणा ते पण त्यांना बनवायला वगैरे तेवढी मेहनत जात असेल ना माट वगैरे बनवायला ते वाळवायचे भाजायचे हे करायचे आणि त्यांना पण ते सांभाळायचं तेवढं घेऊन यायचं ते मातीचच आहे ना शेवटी ते नीट घेऊन यायचे परत नीट घेऊन जायचे
नाही खरंय ते मेहनत असते त्याच्यात असं आपण म्हणो तो खरं पण म्हणजे त्याच्या पाठी मागे मेहनत आहे आणि सांभाळून ठेवण हे करणं सगळं सगळंच असतं ना त्याच्यात
आणि त्यांना ते किती प्रॉपर व्यवस्थित घेऊन यायला लागतात परत जाताना पण ते व्यवस्थित घेऊन जातात त्यातला जर एखादा माठ जरी तुटला वगैरे फुटला तर त्यांच नुकसान होणार ना त्याच्यामध्ये
हो खरंय खरंय तसच होतं ते म्हणजे त्यांचंही नुकसानच होत ना म्हणजे खरंय
आणि प्रत्येक ण काही त्याच किंमत म घेत नाही कमी करूनच घेतात ना ते असं
हो काय काय काय जण बार्गेनिंग केवढं करतात मला नाही बाबा जमत ते बार्गेनिंग आणि करणं म्हणजे त्यांच्याकडे भाव करणं असं असं वाटत की अरे बापरे एवढं कसं कमी करायचं असं होतं
हो मग आपल्याला पण जर आपल्याला परवडलं तर आपण घेतो किंवा त्यांना जर परवडलं तर ते देतात
हो हो पण तरी काय ते बार्गेनिंग करतात छान म्हणजे त्यांना जमतही निंब्या किमतीला मागतात काही जण मला गंमतच वाटते एकदम निम्मी किंमत कशी काय करतात ते लोक
नाही तेवढी करायलाच नाही पाहिजे ना त्यांची तेवढं त्यांना पण मिळायला पाहिजेत ना पैसे जे विक
हो नाही ते विकणारे काय लगेच नाही निम्म्या किमतीला देत नाही पण ज बोलणारा असो त्या तरी निम्म्या किंमत होते ना म्हणजे म्हणजे बोल तो असं चालेल चला छान वाटलं बोलून एक वेगळाच हे विषय ह
चाल चालेल हो